हॅलो बोल कीे काय करतेस.
काय नाही बस वेळ तू काय करत आहेस.
मला पण काम नाही बसलोय.
बसले हे म्हणायचं असतं ग.
हा बसले बाळ आम्ही कोल्हापुरच आहे आम्ही बसलोय खाल्लोय उठलोय असच बोलनार.
बरोबर कनी दहा मिनट झाल्यावरच कट करू या बरोबर.
करायच नसता.
हा हा. आणि काय प्रवास खाद्य पदार् त्या याबद्दल बोलाय जाय म्ह
काय मिळालं नाही आम्हाला खादीला आणून द्या.
तुमच्यात गुलाबजामुन केलय ना?
ओ नाही पिझ्झा केलाय गुलाबजामुन नाही आम्हीं खात गोड. कोण?
हो का आमच्यात पण नाही केलं.
काय केलंय?
आमच्यात शीखरण अ सॉरी आमरस केलेलं पण संपलं.
व आमजच्यात पण करायचा आमरस या खायाला.
काय झाला? प्रवास मस् त झाला कुठल्या गावाला गेले होते मी?
तुलाचं मावशीच्या गावाला काहीतर बोललेलीस नाही नाही मालवणला मालवणला गेलेलीस्ना काय
हो मालवणला गेलेली. तिथे अ म मच्छीचं ताट कितीलाय सांग?
पाशे अ तीशे रुपयला.
आग बाई एक मछीं नुस्ता लई महाग
बकी महाग हाय महाग व्हय महाग
आणि ऊन ऊन ये तू ते नव त्या हा हेज्यावर ते सा त लाल्यानं दिलाल ते घातलेलीस न्हव हे काय तो ड्रेस हा वर जवा च्यावर पॅन्ट कशाला घातलेलीस
आमची घरातली हुतीत फॅमिली होती सगळी गल्लीतल्या बायका होती
व्हय फॅमिली काय माणसं होतीत व्हय अडग्या अर्ध घालायत नाही तुला कसल भारी कसली भारी मी का नाही म्हणायचं मी घालणार म्हणायचं कसलं भारी दिसलं असत तु उगाच पॅन्ट घातलेलीस त्या सगळ्या पॅन्ट घालून ड्रेस चा लूक घालवलीस सगळां ते बिना पॅन्टच होय तुला बाळ कस तर त समुद्रावर गेल्यास म्हणल्या तसच करायला पाहिजे होतस
इथं गल्लीतल्या तेन बायका होतीत ना
काय म्हणत्यात
ए बाई ए दुसर बोल कश्यावर पॅन्ट घालाय उगचचं घातली पॅन्ट त्यांनाला कस वेगळं वाटत.
व्हय व्हय बाई आहे नाही त्यानं का व्हय आणि काय म हा मग तीनशे रुपये मच्छीचं ताट मग काय काय केला.
चिकन कोण अ एवढं रेट बघून खाल्लंच नाही गं चिकनच अडीशे रुपये लाव
होय मग काय तेवढ्याला तेवढंच झालं.
मी काय शाकाहारीच खाल्लं सोड खरं.
का?
बाहेरचं नाही बाई एवढं खाऊ वाटतं.
चिकन चालते बाईकडल्या साईड ला चालते मालवणला.
हम् ते टेस्ट वेगळी असते तिकडची आपली घरातली ती घरातली मला घरात
होय ते तर हाय सोड. होय आणि कव्हाच का तीन मिनिट झाले हे काय झालं क्लासच.
ता म आमच्यात काल कार्यक्रम होता बघितलीस स्टेट्स ते अधिक मास जावईवान ते आहे आता हो आमच्यातच केलं आहेर वगैरे द्यायचा होता साडी घेत ली गिफ्ट सानिकाला आणि अं अधिक मास सणाला जावयाला चांदीच दागिन करतात. म आमच्या आत्तीनी सोन्याचा साठी चांदीचा गणपती दिला. हा
देऊ मदे त्या
अलक्यांचा भंडारा हाय न्हव आज वाजत गेल ब
अलक्यांचा भंडारा हाय व्हय.
होय आलक्यांचा पवारांचा ते डॉ.
अलक्यांच्या माम मांचाय म्हणा ग त्यो हो आलीता म्हणून आलतीस व्हय मम्मी मगाशी आमची मम्मी मला म्हणालती मगाश त्या अंलक्यांचं मला वाटलं गावातल्या कोणांच अलक्याचय म्हणालोय ग ग आमच्या ते पाहुण्यांचा जा या येनारयसा जेवाय काय के मी पण जातो जेव्हाय मी जानारच आहे जमलच तर मी जमलंस तर जाणारचये सोड कारण ते गल्लीतली जात्यात.
हा हा
हाना आणि काय म
ते व्हय क्लासचं
हा
तेच की काल आमच्या इत कार्यक्रम होता म्हणून म काल बोलवल नई म आज पप्पा म्हणलीत आज सायजिंग वर मला काम लई येत म्हणली त्यो काय सांगणार आहे म्हणली त्यो त्याला जी माहिती आहे तीच माहि ते बकी फोन व पप्पा आमचं काय
होय फोन वर सांगा म्हणावं की बाई कस् चला उगच आणिक त्यो काय म्हणणार एवढ्यासाठी बोलवल्यात मला
चारूया श्रद्धालाच म्हणाले मी
एवय पूर्वे का सांग हा देणार नाहीत मी पण तेच विचार केलो आणि मी चॅट जीपीटीवर टाक. पण बघितल टॉप इचलकरंजी मधले टॉप एम पी सी साठी हे म्हणल्यात.
हा व्हय श्रद्धालाच बग्याव आपण ऑनलाईनच बघूया.
होय आग चालू हुणाराय बारा तार क पसन या बार, हा म सांगालोय काय म्हणून मी उशर भे टून आलोय तेनी भरा म्हणल्याच फी
म अर्धी अर्धी भरलं तर चालत नई?
सहा हजार भराय च जोलना केलोय की सहा हजारची व्हय
आणि अर्धी कवा भरायचं?
अर्धी नंतर न भरायचं, भरायचंच नई, नाई अ नंतर भराय च सहा महिन्यान वाढत. आणि तेनी प्रि आणि मेन चा पण घेत्यात स्टडी पूर्वे
होय म ते किती दिवस म्हण? कधी आपलं व्हिल तवा पर्यंत
होय वर्षभर एक वर्षाच स स्टडी आज बारा जूनला चालू केल्यास बारा एप जूनलाच दोन हजार सत्तावीसलाच चा हे करणा अस
व्हय? म म्हणजे ते टेस्टला जायाच त्यांच
हा नाई आता तुम्हाला मला जमलं नाही तर कणी, म तेनी पाठव त्यात हेला व्हॉट्सअँप ला टेस्ट पहिला, म आपण सोडवायची ती टेस्ट आणि नंतर ॲन्सर की पाठवत्यात चेक करायच, म ॲन्सर पाठवल्याव कुट ल किती बरोबर आइत.
हा फी कमी ये की बई तरी मला वाट त्याल्यालच असं जास्त पन्नास पं
वा वा मला पण तस मी मी सरांना म्हणलो सर मला फी एवढी माहत असते तर मी कवाच घेतला असतो म्हणल फर्स्ट इयरला तुम्ही आलेला मग मला वाटलं सर तुमची आपण म्हणालो नव्हतो व्हय पंचवीस असल तीस असल पस्तीस असल. मग मी म्हटलो की मग त्याने म्हणलत नाही मी एवढंच हे केलंय म्हणलं. सात हजार होती बाई तवाच लावाय पाहिजे त कव्हवर झाला असत सिलेबस पन ए खुळ्यागत म्हणजे त्या केलेला आता बग. अवघडच आहे लै आधीच किती कॉम्पिटिशन आहे यात.
व्हय. ते आत्ता कळल आधीपासनच हाय वाटत. त कॉम्पिटिशन ते आपल्याला आता कळालय व्हय दहा मिनट काय पण बडबडतासा मग रोज नाही नाही ग पाच व्यक्ती तिस कॉल लावायच दिशु म्हणालिया कशावरन फोन लावली अस बघते.
झालं ग.
ती सात साडेसात पयलि दहा मिनिट बोलायच ग रोज पाच व रोज म्हणजे रोज नाही फक्त पाच व्यक्तींचे बोलले परवा बोललेले ते माझं कुठे गेलंच की एक पासन चालू झालं परत आणि प परत फोन लावली मग कोणाकोणा लावतीस? अजून हिला एकटीलाच लावलेलं परवा अजून ते अपूर्वाला त्यां लावायच तू लावलेलीच व्हय ग अपूर्वाला?
ते नाही ते अपूर्वा च काय झालय बाई काय येईना. झालय म्हणालतो मी म्हटलो कर म्हटलो.
हम्म. तुमच्या अं पाळ्याव पाळीव प्राण्यांना खाद्यपदार्थ द्या ना.
हो खाद्य पदार्थ देऊन तिला बांधलय ना बाहेर त्यामुळे मग आम्ही आत आलोय म्हणून भुकाले. ते रस्ता बांधलंय खाटा ला. जा.
असं एकट्या सोडू नका तुमच्या अं प्राण्यांना
हो नाही सोडतं.
ह्.
हम्म हम्म हम् आता मी लावल्यावर काय बोलायचं.
तू लावल्यावर भजन म्हण मी कीर्तन करतो.
च बोलावगे आता हा तर बोलुया अभ्यासाचं किती मिनिटं झालेत बघ काय माहीत
हम्
फी वय आता मग मे आ आत्ता बघणार की कधी फीफराय जाऊ मग मी मुहूर्त का काढव पायाभरणी हम्म
पर तुद
ह, ह व्हय ए नाही सहाजुनला र साजूूनला साजूनला राज्या भीषेक हाय शिवाजी
कुठला वार आहे, कुठला वार आहे
असू दे वार अगस् सहाजून आहे राज्याविषयी हाय म्हणून
बुधवार हाय व्हय अग सहाजूनला आपल्या गावात हीय ते पालखींच्या भेटी
होय वय माहितय खर लय मोठ्यान नाही आहे यावेेळे
बाय आणि सगळी जण म्हणाल्या म मोठ्या नाही मोठ्या नाही म्हणून
ए नाही कोण सांगीतलं मोठ्या नाही म्हणाल्या नाही मोठ्याला नाही म्हणस
होतला बग ग बग
बघ तूस तू कट करायच त